येतो का
एक ते चिन्ह आहे ना खाली पाहिजेल होतं तेव्हा आवाज येईल वरती असल्यावर आवाज नाही येते
हां आता येतोय का आवाज हॅलो हो हॅलो येतो ना हा आवाज नाहीे येत माझा आता येतो हा हा ते याच्यावर रेंचवर ये ना ते त्याच्यामुळं
रेंजमुळे येते
कमी जास्त होतो फक्त आता आपल्याला ते रिंगटोनचच पाहावं लागणार आहे काय ये काय नाही आणि ते करून घ्यावं लागणार बरोबरे का नाही त्याच्याशिवाय कळणार नाही आपल्याला काय ये हा झाला का भात गरम
हां दोन मिनिटं चालूये
हां
वरण पण गरम करू का
हा करा करायचं ना
दोन मिनिटं
हा